धर्या ही घे. बरं का
त्याच्यात तेच
त्यांच्याकड अरे गंध लाव आधी. मलाच काम नाही. झालं बोलणं चालतं हरी तेल लाऊ मी हां सगळं झालं खाऊन घ्या आता लगेच पँट मागून काय च हात लावला तू परत. इथं बैस इथं बाथरूमात. आम्हाला तर झाल्यात हां त्याला द्यायची आहे का पण वर्कर. माझा पाचशे रुपयेच राहिलेत बाबा माझ्याकडे. ओ द्या जा त्याला.
एक एक रुपया एक एक रुपया पचशे रुपये
का रे काय खातो, काय? का? तुझ आता अकरावी झाल काय? हा. बारा वाजता जाईन. हेय पोरा काय, काय खाईलय? आ तर ना मग कोण तू? पंधरा दिवसाच काम
ग बर हाय का? झालं पापड पापड अन तेन. ते नाही म्हणल रागान एवढं द्याला.
हे बाई हेची पापड्या
आता काय खायचं डबा घेतल का? भावजचा. अ डबा घेतलं का? कधी गेल होत
भात खाजा.
काय गं?
कामाची दुकान आहे, यंदा पैसे आलेण बरे झाले. पडले का बरोबर हाय. लोखंडे पडले का. लोखंड आहे आम्हला दुकानात तेच दमवत्यात. ण अ भयला इकडं यालाग लागडे ते आपण दुसर करू. आहे ना तोयासाठी केला. हे खाय.